हॅलो येतोय का आवाज तई हां. हो काय चालंय.
काय नाही बघा बसले आहे निवांत तर तुमचं काय चाललंय.
काय नाही ग तेच माझं पण तेच बसले निवांत बाळ झोपले निवांत. आता थोड्या वेळानी उठेल तोपर्यंत मी नीवांताच असं मोबाईल वर बोलायचं. टाइमपासच करायचं काय करायचं आता घरात पोरं बसल्याती ते खेळत. त्यांची चाले थोडी भांडण. कि हे माझ ते तुझ ते बसली एका रूम मध्ये आपली होय. हो ना दोघ दोघ आहेत ना त्यात खूप हा आणि दोघं आहेत ना तर. खूपच गोंधळ घालतात एकत्र.
हम्म हम् हम्म हम होय.
तुमच्या ते ते. स्कूलला मीम एल के जी एम के हच विचारलं. क म्हणजे आम्ही कसं एकत्रच म्हणजे जोपर्यंत मुलं असतात तोपर्यंत अ स्कूलमध्ये. ते आम्ही तिथंच म्हणजे मी थोडे दिवस तसंच केले परत परत कस असते. च्याडे आई वडील दोघांपैकी एकण तर बसत नाहीतर. परत थोडं लंच ब्रेकला किंवा अ त्यांचा स्नॅक्स ब्रेक असतो त्यावेळेत अ आई येते डबा घेऊन त्या मुलांना चारते तेवढंच. त्या मुलांना पण म्हणजे असतं ना की थोडे दिवस अ यायचं पोराणा जेवण वगैरे द्यायचं चारायचं आणि मग परत जायचं माघारी. फस्ट एक वर्षात अस परत दोन वर्षात अस अस असते
नाही इथं कसं. आता त्याच्यासाठीच तर प्रायमरीच हे केलेलं असते ना प्रि नर्सरी चालू केलेल्या असत्या
हा तिथे नाही ना फ्री नर्सरी वगैरे असं हा
हा एक महिन्यासाठी असते हा मग ती त्याच्यासाठीच असते की मुलांना म्हे थोडीफार आईपासून म्हणजे एक ते किती दोन तासाचच स्कूल असायचं त्यांचं पण. बाहेर त्यांच्या पॅरेंट्स कसे येऊनच बसायचे एक एक मुलं जास्तच रडतात ना. ज्यांना काहीच सवय नसते आई वडिलांना सोडून म्हणजे मम्मीपासून. राहायची सवय नसते ते भयानक म्हणजे रडतच होते. ते भरपूर मग असं कोण जर जास्त रडायला लागलं तर मग त्यांचे. पॅरेंट्स बाहेर बसायचे येऊन मग त्यांना खेळणी वगैरे दिली की. मग ते बसायचे शांत.
हां.
आता तीच मुलं आता नर्सरीला कि नाही.
हम्म.
तेढेमवत नाही जे पला प्रिपरेटरीला हो. ते एक महि ते आता मग नर्सरीला कसं खुशी खुशी येऊन बसतात मग.
हा हा.
हम्म असं जास्त रडत वगैरे नाहीत हम. तुमचा मुलगा रडत होता काय.
नाही माझा मुलगा नाही गेला व्यवस्थित गेला पहिला त्याला थो इथं कसं तिथे अंगणवाडी खूप टाइम होती. मग त्याला अंगणवाडीतच व्यवस्थित सवय लागली. की भरपूर वेळ बसायची म्हणजे तिथं अंगणवाडी. पण सकाळी बघा नऊ साडे नऊ ते म्हणजे पावणे दहाच्या आसपास. अ ते चार ला सुटणार. मग तिथेच त्याला प्रॉपर अशी बसायची व्यवस्थित सवय लागली. मग डबा वगैरे ते परत एल केजीला वगैरे गेलो ना. तें डब्या वगरेन जायं म्हणजे तिथे तो रूलच होत. स्कूलमध्येच अस काही हे नव्हतं की बा हा म्हणजे तुम्ही. मुलगा दमवते वगैरे म्हणून तुम्ही येऊन बसा पण त्या स्कूलमध्ये तस वेळच होते की. लंच ब्रेकमध्ये या स्नॅक्स ब्रेक म मुलांना म्हणजे ती लहान असतात ना. त्यांना खाता येत नाही जेवली जेवली म्हणजे टीचर तर किती. लक्ष ठेवणारे कती म्हणजे हेल्पर पण भरपूर नसतात ना. आणि तिथे तुम्ही तीस म्हणताय तिथे मुलं भरपूर असो पन्नास पन्नास अशी मुलं.
आमच्यात म्हणजे दोन. क्लास असतात म्हणजे नर्स एल केजीचे दोन डिव्हजन. यू केे जीचे दोन डविजन नर्सरीचे दोन डविजन म्हणजे तीस प्लस तीस. साठ असतात मुलं डिव्हजन वेगळ. दोन डिव्हिजन केलेले आहेत आमच्यात.
हा हा हा हा हा असंक ज प. हा तस हेध नाही तसं एकदाच सकाळीच पण म्हणजे. लवकरच मुलं जाणार ती एक सग तच असं ते चारला म्हणजे परत. सगळ्याच असं अस ते वेळच भरपूर आहे ना तिथं डिव्हजन कराय वेळच नाही. एकदाच म्हणजे नव्हते म्हणजे आता मी आता माझा मुलगा तिसरीला गेलाय. पण दुसरीला पण तिसरीला पण तोच वेळ सकाळी साडेआठ ला जातोय.
नाही वेळ एकच पण डिव्हजन वेगवेगळा आहे तो. वर्ग वेगवेगळे आहेत.
ते कळालं की हा हा ते समजलं की. म्हणजे एबीसी डी हा हा तेच. तसं नाही तिथे म्हणजे तसे आहेत की का पण लहान मुलांना नाहीत ना लगेच लगेच.
हा हा हां म्हणजे सिंगल सिंगल एकच वर्ग त्यांना.
हा लहान मुलां नाही परत फर्स्ट पासून तसे वर्ग आहेत ए बीसी असं. च कारण की परत. तर लहान मुलांना अशी किती करणार ना लहान मुलं म्हणजे काय असं वेगळं शिकवत नाहीत ना पहिल्यांदा. फर्स्ट म येन सिनियर एल केजी ला त्याच्यामु एवढं हे करत नाहीत हा पहिलीपासून हा ते काही न मग हा म्हण ते पहिली पाासून मग एबीसी असं वर्ग आहे भरपूर एबीसीडी अस हम्म अस ते आता तो तर मी त्याला वेळ एवढ आहे म त्याला मला तीन तीन डबे द्यावे लागतात असं म्हणजे एखादा टाईम उशिरा सुद्धा उठून चालत नाही पाच मिनट वेळ होऊन चालत नाही मला एकदा डबस एक स्नॅक्स द्यायला लागतो ड्रायफ्रूटचा वगैरे एक फ्रूट चा द्याव लागतो एक जेवणाचा द्याय लागतो चपाती भाजी असं कराय लागतं त्याला हो थोडा मागं पुढं झालं की आपली वेळ चुकली की त्याची वेळ चुकते गडबड सकाळी नाश्ते वगैरे करून घालवायचा सगळं त्याचा आवरायचं आणि मग करायचं
बस नि जातोय का तो?
बस नि बस निच की त्याच्यामुळे लवकर घालवाय लागते अशी पा नऊ ला वेळ आहे पण साडेआठ ला साडे आठ आठ ते साडेआठ पर्यंत बस येते मग त्याआधी आपल्यावरून राहाय लागते ना तयारीत
होय होय कारण बस मग सगळ्यांना घेत जाते ना
हो ना ते सगळी फिरत फिरत बस हो मुलं घेऊन सगळ्यांची मग त्या वेळेपर्यंत ती पोहोचते बस पण आपल्या आतड्याे म्हणजे आता नऊ पर्यंत वेळ आहे तर नऊ ला आपण आपल्या घरातून कोण घालवायला असेल तर पाच मिनट हा आता नऊला पाच मिनिटं कमी एक तर ठीक आहे तेव्हा घालवायच पण ते बसमधून घालवायचं तर आधी घालवाय लागतं एक अर्धा तास तरी आधी
हो
असं असते ना असं हे आता मग ते काय असं वेळ भेटत नाही मला पण सकाळ सकाळची गडबड असते आणि ह वडिलांना पण त्याच्या वेळ नसतोय की सकाळी असतेच की का कामाला जावा वगैरे
हा हो
हा त्याच ना त्याच्यामुळे
आणि आपण कुठं जाणार आहे स हा आपण कुठं जाणार आहे रोज सोडायला आणायला ते सगळं अवघडच होऊन बसतय
तेच ना सकाळ संध्याकाळ तथेच की हो जास्त आता मग बाकीच आवडलं घरातील काम सगळी
होय आवर आवरली आवरूनच बसलेले
आता संध्याकाळी थोड्या वेळने वेगळ रुटीन
आता चालवते थोड्या वेळाने आणि
हा अच्छा अच्छा आणखी तिथं तुमच्या इथं म्हणजे तुम्ही आता हे घरी रेसिपी बनवता तुमच्या इथं तुम्ही ज्या गावी किंवा सिटीत वगैरे कुठे राहता तिथली काय इंटरेस्टिंग रेसिपी आहे का
नाही स्पेशल असं इकडच असं काही नाही आहे म्हणजे हा भाग आमच्या इकडचा म्हणजे कोल्हापूर साईडचाच भाग येतोय हा
ओके अच्छा हा हा ह
च्या साईडला आहे ना रेंडा त्या ठिकाणी असं म्हणजे आसपासच्या इथं
कुठल्या साईड ला आहे बोला
हुपरी हुपरीच्या साईडला हा ऐकून माहिती आहे का? नाही माहित.
नाही नाही माहित नाही मला मी यंदाच ऐकलं मला ऐकलं एकदम ऐकलं हुप हुबली काय वाटलं
नाही नाही हुपरी साईडची म्हणजे कोल्हापूरला जाताना लागतय ना? पट्टण कडोली वगैरे माहित आहे ना.
हा हा पट्टणकडोली माहती आहे ते मी प्रिक्चर मध्ये ते ऐकलेय नाव त्याच.
ह ह हा म्ह म्हणजे तुम्हाला इकडचा भाग माहिती नाहीे.
हा नाही नाही म्हणजे कोल्हापूरला वगैरे येणं जाणं असतं आमचं. पण ते तुम्ही आता हे सांगितलं. ना ती माहिती नाही. मला असं म्हणजे गावी गावाची नाव अस ह हा
इकडं कसं अ रेग्युलरचच सगळं म्हणजे खेडे खेडी गावच आहेत. ना हे सगळी.
हा
हा सिटी म्हटलं तर मग एक कोल्हापूर इचलकरंजी.
हा हा ती. इकडे माहती आहे. कोल्हापूर इचलकरजी हे माहितीय मला अ पण अस. दुसरं माहित नाही. असं
हा त्याला त्याला जोडणारीच अशी लहान लहान गावे आहेत. म्हणजे खेडेच आहेत ही हम्म ह
कोल्हापूरला वगैरे ते हे आहे. ना अंबाबाई
हा
कोल्हापूरची परत ज्योतिबा. ते त्याच्यामुळं मला. हा हा ते माहिती आहे. हा तेच की हा त्याच्यामुळे ते माहितीय आहे. कोल्हापूर ते माहितीय आहे परत तिथली स्पेशलिटी होते. साठ ते तांबड पांढरा रसा त तिथला आहे. ना ह मिसळ
हो
त्याच्यामुळे माहिती येते असं की नाहीतर म्हणजे मोबाईल मध्ये तर भरपूर असतय ना त्याच हम असं त्याच्यामुळे ते चांगले लक्षात राहिलं इथे
ह येऊन गेलाय काय कधी.
कोल्हापूरला गेले. येऊन मी
हा हा हा हा
ह कोल्हापूर ला येऊन गेले बऱ्याच वेळा येऊन गेले. कोल्हापूरला. आ हेला. काय म्हणतात ते फिरायला वगैरे पण आलोय अ बऱ्याच अस येणं जाणं झालंय भरपूर वेळच ह ठीक आहे. ताई ठेवते ह